त्याच येतो का माझा तुम्हाला येतोय ना. तुमचा पण येतोय मला काय चाल बाकी झाल. का वगरे सगळग काय निवांतहात.
हम.
निवांतचहात ना हो ना मग चालेल आपण बोल मस्त कण का आपल्या थोडस कधीतरी आपण पण एन्जॉय केला पाहिजे ना कुठल्या तरी आठवणी थोडेसे प्रसंग आपण तरी कधी हो शेअर करणार एकमेकीशी ह ह मग मला काय सण वगैरे आवडतात का साजरे करायला
हो.
हो काय सगळ ना हो पण एखादा असा असतो ना काय ह. सण माझ्या जास्त आवडीचा असं कोणाला दिवाळी आवडते कोणाला गणपती कोणाला होळी तुम्हाला काय आवडते.
अ दिवाळीचा सण आवडतो मला पण
का हो एवढं दिवाळीचं असल महत्त्वाच आवडतं का तुम्हाला हा नवीन नवीन साड्या मिळतात म्हणून काय? साड्या मिळतात ह साड्या पण मिळतात. महत्वाच आपल्या लेडीजला काय साड्या
साड्या आणि सगळे जण एकत्र पण येतात ना भाऊ
हो मग तुमच्याकडे कश्या पद्धतीने साजरा कर तुम्हाला जरा सांगाल का?
हो हो. आमच्याकडं पहिल्या दिवशीचा सण म्हणजे वसुबार असेल. सुरुवात होतो.
हा हा म्हणजे ते हे.
हा गायवासराची पहिल्या दिवशी मग त्या दिवशी सगळ्या ज गाई वासराची पूजा करतात. हम् सगळ्या बायका हा मग दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते मग तस सगळीकड तसा साजरा सेमच केला जातो पण
पण नाही काही ठिकाणी तुम्ही बोलता ते बरोबर आहे काही ठिकाणी आता तुम्ही जसं म्हटलंत ना वसूबरस तसं आमच्याकडे दिवाळीचा तिसरा दिवस असो ना तो म्हणजे जास्त सेलिब्रेट करात आता तुम्ही सगितलं वसू बरस पासून सुरुवात करात आणि मग दुसऱ्या दिवशी काय करतात तुमच्याकडे
आम धनवत्रयोदशी दिवशी मग धन्वंतरीचा फोटो घेऊन मग आनारसेे थोड. ते आपलं फराळाचं सामान वगैरे फराळाचं ते लाडू करंजा मग सगळं त्या दिवशी धन्वंतरीची संध्याकाळी पूजा करतात. हम्म बर. आमच्या इकडं बरेच त्या दिवशी सोनं वगैरे घेतात नवीन भांडी किंवा असं नवीन काही वस्तू वगैरे हा हा नवीन वस्तू खरेदी तात म्हणजे ते कस अस शुभ शुभ मानलं जात. त्या दिवशी धनत्रयोदशी म्हणजे आपल्याकडं असं धनाचा वर्षा म्हणजे वर्षभर धन हा असं करतात ह. मग तिसऱ्या दिवशी तर आपण सकाळी नरक चतुर्दिशी तर ह्याची तर मोठी एक पौराणिक कथाच आहे ना. नरकासुर हा वध केलेला म्हणजे हे तर श्रीकृष्णाने त्या दिवशी नरकासुराचा वध केला मग ते सगळे म्हणतात ना राक्षसीर तो न आपल्या ह्याच्यामध्ये म्हणून मग आता हा तर ह सकाळी लवकर उठून आणि कस दिवाळीच्या वेळेस थंडी वगैरे असती ना जरा.
हो हो हो
सगळ्यांना उठवायचं उठायचं जरा वेगळीच मज्जा असती तेव्हा
अंघोळ करायचे
सुगंधी उठणं लावायचं. आणि हा आणि त्या दिवशी मग सगळे अंग आंघोळी वगैरे चांगल फ्रेश होऊन नवीन कपडे आमच्याकड लहान मु लपण आहेत ना म्हणजे लेकरं लहान लेकरांची तर अस वेगळीच हे असती ना एक्साइटमेंट असती नवीन कपडे फटाके सकाळी सकाळी सगळ्यात त्यांचं आकर्षणच चा भाग असतो की फटाके उडवायला.
त्यांना हा लहान मुला तर सगळं ज काही. नवीन कपडे खायला आणि फटाके त्यांची तर चंगळच असे दिवाळे म्हटलं कि
असत त्यांच पण फटाके उडवायला भेटतात.
बरोबर आमच्याकडे ना ते नरकचतुर्थी आहे ना ह त्या दिवशी काय होतं आमच्याकडे म्हणजे कसं कोकणात कसं भात तयार होतं ना त्यावेेळेला ऑक्टोंबर नोव्हेंबर दिवाळीत ज्यावेळेला सीजन असतो त्यावेळेला भात घरात येता तर ते नवीन भात असताना नवीन नवीन भात तर ते दळून म्हणतात तेव्हा त्या भातात तांदळाचा ना रवा काढतात रवा असं म्हणजे रवाळ असं जात्यावर दळून आणि ते भात गिरणी बरं दळायला देत गिरणीत नाही द्यायचं जात्यावर द्यायचं जात्यावर जात्यावर दळतात आणि असतात ते लोकांचे जाते किंवा उखळ आणि मग ते थोडसं तरी त्याचा रवा करायचा रवा आणि मग तो तुपात भाजून त्याच्यामध्ये गुळ वेगैरे टाकून त्याचा म्हणजे आपण गोडशिरा कसा करतो किंवा लापशी तसं त्याला रेवली ज रेवोली बोलतात त्या पदार्थाला
काय बोलतात
रेओली म्हणजे ते भात दळायच त्याच्यापासुन तो असा रवा तयार करायचा तांदळाचा तो रवा तुपात भाजायचा आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी वेल ची वेगैरे काय तुम्हाला शेंगदाणे टाकून तो पदार्थ करायचा त्याला रेओली बोलतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात म्हणजे ते कसं प्रत्येकाचं आपण बोलतो बघ पीक जे येतं त्या पिकापासुनच आपण आपण असं करतो ना पदार्थ आणि मग त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी ते बळी प्रतिपदा असते ना बळी तर आमच्याकडें ते असं काय करतात माहितीये आता समजा उद्या बळीप्रतिपद आहे ना तर आज रात्री आपला सगळां स्वयंपाक झाला- सगळं स्वयंपाक झालं- का त्या चुलीतली सगळी राखाडी सगळं पूर्ण काढतात म्हणजे पुर्ण चूल रिकामी कराय ची त्याच्यामध्ये कोळसा तुमचं राखाडी काहीच ठेवत नाहीत जळलेल चुल असेल ना ते पुर्ण रिकामी करायची त्या दिवशी रात्रीच तुमचा सगळा स्वयंपाक झाला उद्या बळी प्रतिपदा झोपतांना आणि एका हा सुपात काढतात ते सगळं चुलीची घाण राखड एका सुपात काढायची आणि तसंच रात्रभर बाहेर ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सका सकाळ सकाळ खुप लवकर अगदी हे उजेडाच्या सकाळ सकाळ खुप लवकर काय करतात अ आपलं त्याच्यामध्ये एक पंती घ्यायची
हा हा
ती पंती पेटवायची आणि ती राखाडी आणि ती पंती गावाच्या वेशीच्या बाहेर जिथं आपल्या गाव त गावाची वेश ओलांडायची त्या वेशीच्या बाहेर ती राखाडी टाकायची त्या राखडीवरती पणती जळत ठेवायची आता काय ती म्हणजे शास्त्र मला माहिती आहे म्हणजे मी लहानपणी ते सगळ बघितलं आहे आता ते बघायला पण मिळेत नाही आणि मग आमच्या तर काय गगन गगनचा विंचू असा होतात गगईचा विंचू हा तो बाहेर काढला हा असं ते तिथे जाऊन जोरात ओरड लोकं गगायचा विंचू घेणारे, गगाईचा विंचु घेणारे खुप लोक जातात सुपात घेतात त्याच्यावरती पणती तिथे जायचं ती आधी सुपातली सगळी होतायचे काढलेलं त्याच्यावर एक पणती लावायची आणि मग घरी यायचं आणि घरी आल्यानंतर तर मग आपलं शेण असतं ना त्या शेणाचे गोळे करायचे मोठे मोठे असे पाच गोळे करायचे दारामध्ये रांगोळी काढायचे आणि ते पाच त्या रांगोळी ते पाच गोळे असे ठेवायचे चार बाजूला चार मध्ये एक आणि त्याच्यावर एक एक फुल ठेवायच आणि ते भाताच जे आपल्या नवीन कळशी अस कणी होत ना भाताचा कणीत ते एक एक कणीस त्याला काय म्हणतात तात बळी काढला बळी घरातुन बळी बाहेर काढायचा असं हा म्हण
प्रथा तुमच्याकडं आमच्याकडे तसं नाही बलिप्रतिपदेला छान आहे तुमच्याकड ते
हा बळी म्हणजे असं म्हणतात त्या घरातल्या बळी बाहेर म्हणजे घरातली घाण ईडा पिडा काढायचे म्हणून त्या चुली सगळी राखाडी बाहेर काढतात चुलीमध्ये काही ठेवत नाही म्हणजे एखादं अर्ध झालेलं लाकूड असेल तर ते पण बाहेर काढतात आणि सगळं ते नेऊन काढायचं बळी बळी काढायचा घरातला आणि तो बळी नेऊन तिकडे टाकायचा तिथे बळेचा गगाईचा विंचू मेला रे काय गेला रे अस म्हणतात तिथुन येणार पाय धुणार आंघोळ करणार नंतर अंगण सारवायचं पुर्वीच्या काळी अंगणच होते ते सारवायचे आणि त्याच्यामध्ये एक चौकोण काढून चार कोपऱ्यामध्ये चार शेणाचे गोळे मध्ये एक
हा हा
भाताच ख आणि मग त्याची ती पूजा करायची बळी अस ते म्हणजे मी लहपणा ून तिथे पाहिलेलं आहे प्रत्येका गावागावची नकाची पद्धत असेल हो हो हो हो हा त्याकडे म्हणजे आता बघा आपण आता काही ठिकाणी गहू पेरला ग हरडा खातात का जळी अस असत म्हणजे प्रत्येकाचे तर त्या आमच्याकडे कस तांदूळ पिकतो ना त्याच वेला तो घात येतो ना मग तेव्हा तेां भात थड दळायचं त्याचा थोडासा असतो रवा काढायचा जेवढा काय नाहीघेल तेवढा आणि त्याचा तो पदार्थ बनून ते नैवेद्य रख अस त्याला रेओली बोलतात
हा हा
जे असतात ना शेजारी पाजारी किंवा आपले काही नाते मग त्यांच्या घरी ते पाना घेऊन जायच पानपूर्वी का कुठे घरातो भांडी पळसाची पानं बोलतात ना म त्या पानामध्ये तो गरम गरम म त्यांचा आपल्याकडे येणार पण त्यांच्याकडे जाणार ते घरोहर हा ते भरपूर हा हा असं ते रेव हो हो ते आत्ताच कसं आपल्याकडे पद्धत आहे का आपण म्हणजे फराळ चकली ला ब आता सक क झा प पू काही काय लोक हे एवढे पदार्थ करत नव्हते खेडेगावातून त्यांना कुठे तेवढा वेळ करायला मग म्हणे माझे सुद्धा आी ते करायची मी ते पाहिलेलं मग ते एवढी भरपूर चांगली घमेल भर करायची ते सकाळ सकाळ त अगदी आणि मग त्याचा तो त्या बळी जवळ नैवेद्य दाखवायचा आणि मग काकूकडे देऊन येत त्या का कुकड देऊन येे ह्या काकाला देऊन येे ह्या बाबा मग ते पण आपल्याला मग ते खायचं े ओली त्याला ब नंतर मग हळूहळू कसं लोक कोणी करंज्या लाता आहेत आणि आमच्याकडे एक बोर हा प्रकार आहे
कशापासून बनवतात ते
तांददाच म्हणजे जे नवीन आता मी सांगितलं ना तोच तांदूळ वापरतात नवीन येतो शेतात तो आणि त्याच मग पीठ करायचं आणि मग असं गुळाचं पाणी करतात म्हणजे पाणी ठेवायचं उकळला त्याच्यामध्ये गुळ टाकायचा थोडस चवीला मीठ आणि आख्खे तीळ टाकायचे
हा हा हा
ते तांदळा्याच पीठ टाकायच आणि अस चांगली उकड घ्यायची ते घट्ट घट आणि मग त्या चांगल्या मळून मळून त्याचे बारीक बारीक असे गोळे करायचे द्राक वढ आणि मंद तेलात ते तळायचे आणि मग ते काय करायचं एका साइडला ना तिकडे दुसऱ्या साईडला एखादा्या तवा किंवा कडई ठेवायची गॅसवर काय चुरीवर अशी गरम करत आणि हे तळलेले बोरत त्याच्यात टाकत राहायचं असत इकडे तळकडे मग त्याची कुरकुरीत क्रिस्पी खूप छान लागते ते खायला बोरं बोलतात त्याला असं म्हणजेतोय आणि ती पण ब काय काय समजा लोकांचे फेल जातात ते दात तुटून येत वकड होत खर तर पदार्थ अस कुरकुरीत खायला पण खंच खूप छान लागतं गोड बोर म्हणजे हा हा तांदळाच्या ह्याच्या पठपास प त्याला बोरत म घरोघरी ते पहिले लोक डबा भ कय सगळ्यांना वा आी खूप प्रय केला पण ते फेलत जात
हा हो तई नवीन माहिती मिळाली तुमच्याकडून अजून छान वाटलं तमली बोलून हो हो हो हो
ह